बोल की.
अरे धाडस केलीस म्हंटलं.
होय बाई करा लागते बाई एवढं. मला म मआमच्या मम्मी तर आधी केली थोड दिवस. नंतर तर मला हाकलायच लागले जाच.
ह. अग कामला गेलं कि मन रमतेय. इकड तिकड टेन्शन काय नाही. घरात बसून तेच तेच तेच डोक्यात बसतेय.
अ नाय नाय त्यांनी म मला त्यांनी मग मला, म्हणायला लागलेत. की जा जा. म त्याच्यामूळ मी गेलो. कोणकण आलाय त थांत तू जागला क हम्म. होयेच की. नाही केले सोडा आणि गेलो पण मी. अन् मी स्वतःच म्हणजे, ज्यावेेळेस मला जॉबची हा म्हणजे मी बघायला लागलो ना, पेपरमध्ये.
हा.
मग त्याच्या वेळेस, आधी जा - जा म्हणलेेत. आणि नंतर ज्या वेळेस, जायची वेळ आली ना
हा.
मग त्यावेेळेस, मम्मी आमची म्हणालती बघ, काय करतीस? बघ, काय करतीस? तुला कसा वाटतय, कसा वाटतय. मग मी म्हंटलं, नाही. मी जातोच म्हंटलं. मी बाहेर पडल्याशिवाय मला थोड दिवस कळणारच नाही. आणि मग, थोड दिवस मग मला जरा कसं सगळं, सगळं माहित होण्यापेक्षा म्हणलं. तरी, चालत मला होत नव्हतं. त्यामुळ सौरभनच, थोड दिवस मला सोडला. यायता नाही, येताना यायची मी. पण जाताना त्यांनच मला सोडला. दररोज.
मिटली म ती तुमची केस?
आ.
मिटली काय, केस?
नाही अजून. कुठं, मीटलेलं नाही. तो कुठं आलाय? तो यायच नाही? त्याला यायला सांगायस त्याला यायला सांगायचं, सांगायचं. म्हणालोय. पण म काय मला होईना झाले, त्याला सांगायला. इथ कुठ दिस
तू सांग, तू सांगू नकोस. घरातल्या ना सांग गं. नाहीतर त्यांनी आंगलठ यायचं.
नाही, नाही. माझ्या अंगलट येईल असं, काय मी सांगणारच नाही, सोड. पण तरी पण मी असं म्हणत, घरातल्यांना म्हणत होतं ग. की, दुसऱ्या कुणाकडन तरी असं निरोप लावून दिल की, ये बाबा, ये. ह, हा. की ए बाबा म्हणून तिथं. अस, बाकी काही नाही.
मध्ये तो मला, मी गोव्यात होत तो राहिला. तेव्हा म्हणत होता, मिटवून घ्याय लाव, मिटवून घ्याय लाव, तेव्हा तू नाही म्हणलीस.
अगं, तवा आमची घरातली, तयारच नव्हतीत ना, मिटवायला. मी कसं सांगणार, सांग.
ते नविन- नविन झालतं ना, तुझं.
अन् नवीन कुठं? चांगलं झालेलं त्याला बी, मला वाटते चार - पाच वर्ष. पण माझे एक मा मला त्रास होईल असं काय हो, हा. मला त्रास होईल असं, काय होत नव्हतं, ग. मग आता कसं, झालंय. की हा घरातल्याना माहित झालंय. की आता, येन - येणारच नाही. किंवा परत त्रास होणारच नाही. आणि मेन म्हणजे, मला जायचा कंटाळा आलाय ते. कोर्टात, सारखं.
अन्, तू बाहेर पडलासच ग आता. ते त्यातन, पूर्णच बाहेर पडल्यास. त्यामुळ काय?
अग, असं. स आता किती वेळा तर असं, समोर जरी असलं. तरी पण, मी त्याला एवढं हे करत नाही. तो मला एवढं, हे करत नाही. त्या - त्याच्यामुळ घरातल्यांना हम्म. माहीच की, ह्या मनताय काय? हे कुठं जाणारय? आणि ऑलरेडी त्याला माहित झालं. हे गोष्ट महत्वाचीय. की, हा बाबा, नाही. अस का परत होत नाही. असं काय?
आता चेतनला काय? धमकी - बिमकी नाही नवं?
तेंव्हा एकदाचं दिलेली त्यांच्यावरची त्यांला घरातल्यांनी त्यां त्यांला बरोबर केलां त्यांच्यानंतर त्यानं त्यांला एकदाचं सुद्धां मलां वाटतं नाहीं की त्यानं त्यांला फोन केलां असलं त्यांला आमच्या घरांतल्यांनी बरोबरचं केलीत.
बरं झालं बाई गरीब पोरग्यांला कां धमकी द्यांयची.
तसां बी तो गरीब नाहींच आहे घे तुं एवढं असं म्हणुंन नको.
अगं तरी पणं तो कायं भांडणांतला हांय कायं.
हं भांडणांतला नाहीं सोंड पणं तरी पणं तो कायं असं कायं एवढां पणं असां गरीब आहे असं नाई. कां असं कां नाहींय.
कोणं बघं कोणं पणं गरीब नसतंयचं आपणं जरी राहिलो हां नां सगळ्यांच्या अंगात कांहीतरी असतील.
किडां असत्यांत ते बरं असतंय.
ते ज्यां त्यां वेळेस बाहेर हां. ते ज्यांच्या वेळेस बाहेर येतांत गं की आंता हां आंता सिच्युएशन अशी आहे तरं नाहीं येणारं कारणं नंतर बां बाहेर येणारं असं असतंय नां माणसांच.
तरी तुपे म्हणजे तरी ते पोरगं धाडसीच गं एवढं माहित असूंन त्यानं म्हणजे मागं पाऊल टाकलां नाहीं.
नाहीं नाहीं म्हंटला नाहीं अजूंन पणं तो नाहींच तुम्हांला उलटंतला मी तुलां खरं सांगू शप्पंथ म्हणजे त्यांला अजूंन त्यांचं नांव सुद्धां माहित नाहीये माहितय त्यां बबल्यांला मी सांगून सुद्धां. त्यांला आंतवत सुद्धां नाहीं त्यांचं नांव कायं तो कधींतरी हां कधीं तरी मीचं त्यांला नांव काढलं नां तरं तोचं मलां म्हणतोय ते तेचं नांव कायंतरी साधीक हांय की साधिक हांय की असं म्हणतोय ते त्यांला माहितचं नाहीये आं मी त्यांला किती तेवां तरं म्हटलं आरे तुझं नांव ते नाहीं आहे रे हे आहे. माझ्यां कार्ड मधनं..
तो आणि कांरड कशांला द्यां गेलंतीस त्यांला.
कार्ड द्यायला गेलं नव्हतं टमके कार्ड द्यायला गेलं गेलो नव्हतो ते कार्ड कायं झालं हां माझं कायं झालं माझां फोन फुंटला नां माझां फोन फुंट लां मंग माझां फोन फुटल्यांनंतर कायं झालं फोन रिपेयरला टांकला मी रिपेयरला टाकल्यानंतर कार्ड माझे बॅगेत होतं ते हां मंग कार्ड माझ्यां बॅगेत होतं मंग कार्ड गेलं आईन टांयमालां माझं कार्डचं गेलं आणि त्यांवेळेस मी बे बे घेतलंच कार्डचं घेतलं कारणं माझां फोन नव्हतां त्यांच्यामुळे कार्ड बॅगेत होतं त्यांमुळे ते घावलं कार्ड असं झालं मंग कार्ड गेलं. मंग ते कार्ड गेल्यानंतर मंग मी बेळगांवलांच गेलो तिकडचं तो मी हिथे नव्हतोच की मी. अं म्हणजे व्हांयच्या आंधी पणं मी बेळगांवलांच हुतो हे सगळं व्हांयच्या आंधी मंग त्यांच्या नंतर बेळगांवला
हां मंग बेळगांवला गेलो मंग तिथं होतो मंग त्यांच्यानंतर त्यांला असं वाटतं टाय लागलेलं किरे कु कुठे गेले अचानकच गायब झाली.
लग्न केली का काय?
हम्म आणि ऑलरेडी असं तेला वाटत होत ना की हेल्या देणार आहेत असं त्याच्यामुळ ते हां त्याच्यामुळ त्याला असं वाटत.
तरी झालं सोड निघलीस बाहेर एकदाशी झालं. मला बोलेलीस की लग्न क म्हणजे लग्नाच बघणाराय
आं.
लग्नाचं बघणार आहे, लग्नाचं बघणाराय म्हंटलेलीस.
होय, आता, आता ह्या डिसेंबरमध्ये म्हणाल्यात करूया.
करून टाक बाई उगचच झंझट एकदा लग्नात हे झालीस की नाही
करून नाही, नाही करून टाकायचा विषय नाही आहे हे मिटायला तरी पाहिजे हे मिटण्यासाठीच थांबले. हे मिटायला हे मिट मिटनाच झालंय की ग मी आता समज बायचान्स माझं आता उद्या परवा दिवशी कधी सुद्धा लग्न बायचान्स झालं आणि झाल्यानंतर मला तारीख आली मला तिथून मी परत येऊ शकत नाही ना हित आणि त्याला मीच लाग तोय त्या विषयाला मम्मी, पप्पा पण जाऊन काय उपयोग होत नाही मग मला घरातल्यांच
हा म्हणून आता आमच्या घरातल्याना मी सारखं आणि घरातले बी आमचे तेच म्हणाल्यात तु कुठं दिस तोय काय दिसतोय काय पण तो दिसतच नाही. तेच्यावर मला थांब आ मला काय एवढे माहित नाही सोड त्याच्यावर कुठली केस पडल्या मी एवढं कुठं लक्ष दिलेलं नाही त्याच्यावर कुठली केस पडल्या असंल फसवण्याची पण नाही येत
उम मिटवून घे म्हना त्याला
आता कुठं ना कुणाकडन सांगू त्याला मी हाय मला मिटवायचय म्हणून स्वत काहून तो तर उम विचारत हो हायेत कि तो पण त्याच्यासोबत बाई नाही बाई मी बोलत बाई कुठं बोलून लढतर करायचंय.
होय बाई तरी बाई आमच्या गल्लीत यायचा आता कमी झालायं बाई.
होय आता तेच लग्न झालं की त्याला पण मुलगा झाला.
होय, चांगलं झालोयत की.
तुझी डिलिव्हरी व्हायच्या आधीच झाल्यात त्याच्या बायकोची डिलेव्हरी.
नाहीतर माझ्या छातीत कळा यायच्या बाई त्याला एकदा स्वप्न नलय बडबडला मला इंस्टाला मेसेज केलता लग्न झाल्यावर अग.
हा म?
मग त्यांन, त्यांन काय फोन कर म्हणून कायतरी मेसेज केलता. मला जरा तू पिझ्झा विषयी बोलायचाय आण तू फोन कर मला मग ते स्वप्नीला काय माहित आता आपल्या आतला काय विषय आहे. तर त्याला काहीतरी वेगळंच वाटल ग मग त्यानं स्वप्नल न की नाही त्याला फोनच केला डायरेक्ट.
हा.
मग तो म्हंटला की भावा मला माहित नव्हत. आणि मी परत काय तिला फोन वोन काय करू किंवा काय मेसेज तेन असं कायच टाकत नाही म्हटलं मग तेव्हापसन काय होय तेव्हापासन काय नाहीच
अगं नाही असं होऊ शकत होतना की तो माझ्या नावाखाली उगंचच तुला फोन करून
होय - होय -होय मला ते डाऊट आलताच सोड.
हा कारण हा माझं बोलणारच काय ग तू सांग हा माझं बोलणारच कायच्याकडं हायच काय माझं बोल. जोग होतात त्याच्या्याकड काय नाही आणि हच्या्याकड कुठून येईल माझं संग
मी तर कशाला मी डायरेक्ट सोप मी हिला मॅसेज दाखवला बई मी कशाला अंगलट घेऊ?
हा बरोबर आहे. आणि आपण कशाला कोणाच घेतो ऑलरेडी आपण त्या सगळ्या गोष्टीतन बाहेर गेलो तर परत त्यात पडायचं किंवा जायचं काय विषयच येत नाही.
हाय आमी हेज्यापशी कोन? व हे ज्यात मध्ये पडायच नव्हतो बई तू तरी किती कितीदा मला बोललेलीस तरी मी इग्नोर केलेली ती गोष्ट.
होय आणि तो विषय पण नाही हा सर समोरचा व्यक्ती जर आपल्याला खरोखर त्यान चीट केलाय किंवा काहीतरी केलाय तर एक गोष्ट ठीक आहे हा की बाबा हा हे ना मी असताना सोबत पण चीट केला आणि किंवा धोका दिलाय ती गोष्ट ठीक आहे पण त्या व्यक्तीने काय आपल्या संग केलेलं अस नाही आहे व्यवस्थित होत आपल्या संग व्यवस्थित राहत हो आपणच त्याला हे केलय तर आपल्याला त्याचं गिल्ट राहतय की हा आता जसं की मला राहिलं मला आयुष्यभर ते राहणार मनात की मी स्वतःहून केलं म्हणून स्वतःची स्वतःचीच मस् ती मी स्वतः हून केली हे माझ्या कायम लक्षात राहणार. मण ते तेच म्हणत ग पण समजा आपण आपल्याला माहिती असते ना? म परत त्यात का पडा. आपण काय केले आणि त्याशा न पडलेलाच बरं आहे कारण ऑलरेडी आपल्याला माहिती आहे हे का आपल होत नाही. करत नाही. विषय कट आहे. हम् त्याच्यामुळ वईच की बाळ उठलं काय?
होय काय झाल? कुठं बाहेर गेल्यास का काय?
बाहेर नाही हिथ पाणी चालू करायला आलेलो. चालते मग कर नंतर हा
हा हा.
हा.